हॅलो.
हो नमस्कार
नमस्कार
कशा आहात तुम्ही?
एकदम व्यवस्थित बोला तुम्ही काय म्हणता
काय चाललय तुम्हाला काय वाटत की आजच्या युगात अ व्यवसाय किती महत्त्वाचा आहे?
मला असं वाटतं की आज ह्या म्हणजे आजच्या युगामध्ये ना अ अ गव्हर्मेंट जॉब येणं फार फार डिफिकल्ट झालेल आहे म्हणजे तो मिळतच नाही आणि मिळाला बी तर तो कमी पैशांचा मिळतो आणि ठीक आहे आपला अभ्यास चांगला झाला तर आपण चांगल्या लेव्हलला जातो पण चांगल्या लेव्हलला जाण्यासाठी पण आता जर आपण बघितलं भ्रष्टा आत्याचार इतका होतोय की कुठल्याही प्रकारचा पेपर फोडला जातोय
आणि अ प्रायवेट जॉब हा सेफ राहिला नाही कधी बी कोणतीही कंप पणी केव्हा ही काढू शकते त्यांच्या मनात आलं तेव्हा तर मग आपला स्वतःचा बिझनेस असला तर आपण काही करू शकतो त्या बिझनेसची ग्रोथही करू शकतो आणि मनापासून तिथे काम केल्यानंतर आपल्याला किती सुखही मिळेल अस अस मला वाटत की स्वतःचा बिनेस असावा मग म्हणजे आपन पाच मिनिट पण लेट गेलो आपल्या स्वतःचा बिझनेस असेल तिथे तरी आपल्याला काही वाटत नाही किंवा कोणी आपल तीथं पेमेंट कट करणार नाही
पण जर प्रायव्हेट जॉब असला ना तर तिथे लगेच लेट मार्क मिळतो
हो ते पण आहेच
हो पण हम आता स स्वतःचा बिझनेस करण्यासाठी सुद्धा आहे ना खूप कष्ट घ्यावे लागतात
खूप आणि चांगला जॉब मिळण्यासाठी की म्हणजे गव्हर्नमेंट जॉब तर सहसा कुठे मिळतच नाही बघा तुम्ही
हा मिळतच नाही अ म्हणजे आपण एमपीएससी, युपीएससी करून करू शकतो पण ते किती दिवस वाट बघणार आहे ना त्या ठिकाणी पण आता भ्रष्टाचार व्हायला लागलेले आहेत त्यामुळे आपला छोटासा का असो ना पण स्वतःचा काहीतरी उद्योग असावा, बिझनेस असावा जो आपण स्वत हा जो आपण तो स्वतः करू शकू असं आणि त्यातून जे काही सुख मिळतं ना ते एक वेगळंच असतं. म्हणजे स स्वतःचा व्यवसाय जर असला ना तर आपण सकाळी सहा वाजेपासून रात्री दहा वाजे पर्यंत त्यांच्यामध्ये काम करू शकतो आणि ते आनंदाने ते पण आनंदाने हा कोण जर एखाद्याने आपल्याला म्ह म्हटलं की तुला बीज माझ्या जॉबवररती तुला सकाळी सहा वाजता यायचये तर ते आपल्या कंटाळाला ये आपण लवकर उठणार नाही हा तेच
आपण जर जॉब करत असलो तर आपण नेहमी दुसऱ्यावर अवलंबून असतो आपल्याला म्हणजे अ खूप म्हणजे गरज आहे त्या दिवशी आपल्याला सुट्टी सुद्धा मिळत नाही बघा
सुट्टी सुद्धा मिळत नाही मी तेच म्हटलं आपण आपला बिझनेस जेव्हा वाटेल तेव्हा आपण त्या दिवशी बंद करू शकतो आणि ज्यावेेळेस वाटेल त्यावेेळेस आपण आराम पण करू शकतो पण हा प्रायव्हेट जॉब मध्ये कधी-कधी आजारी असताना सुद्धा सुट्टी मिळत नाही आपल्याला असंही होतं.
आणि उत्पन्न मिळवण्यासाठी म्हणजे प्रायव्हेट जॉबपेक्षा आपल्याला उत्पन्न चांगलं उत्पन्न मिळवण्यासाठी व्यवसाय हा खूप मह
हा हो पण व्यवसाय करत असताना पण सुरुवातीला खूपच आपल्याला कष्ट करावे लागतात समजा एखाद्याने चहाचं दुकान टाकलं हा चहाचं दुकान टाकलं तर त्याला सगळ्यात आधी दुकान शोधणं महत्त्वाचं आहे आणि दुकान त्याच ठिकाणी मिळायला पाहिजे ज्या ठिकाणी त्याला तिथे मार्केट आहे किंवा गर्दी आहे हा आणि त्याच्याकडे जर पैसाच नसेल तर मग ते म्हणजे आता समजा एखाद्याचा गाळा असेल तर तो भाडं खूप काही काही सांगतो आता सध्याला डिपॉजिट खूप काही सांगता परत ते उद्योग तो व्यवसाय चालू केल्यानंतर की ती सी सक्सेस मिळण्याची पण तेवढी वाट बघावी लाग ते आपल्याला हा
म्हणजे आपण जेवढं भांडवल लावलं असेल ते भांडवल निघायलाच आपल्याला सहा महिने तर मग त्यासाठी आपल्याला तेवढा आपल्यामध्ये पेशन्स पण पाहिजे की आपण ते सहा महिने आपण सुरळीत चालू देऊ
सुरळीत चाललं पाहिजे बरोबर मार्केटिंग होणे खूप त्यांची खूप गरजेची आहे
हो म्हणजे ते दुकानाला समजा आज गिरायक नाही आलं तरी पण ते दुकान उघड पाहिजे लोकांना कधी नाही तर कधी लोक बघ तात ना ते की हा ठिकाणी या ठिकाणी ही ही गोष्ट मिळते तर आज नाही घेणार, उद्या नाही घेणार पण कधीतरी घेणार ते असं
हा बरो
आणि एकदा जर आपली मार्केटिंग झाली की मग आपला उद्योग इतका पुढे जाईल जात तो की मग त्याला आपल कोणी हात धरू शकत नाही पण सुरवाती तेचे दिवस खूप अवघड असतात उद्योगासाठी आणि तिथे आपलं मनाची तेवढी तयारी पाहिजे आपण तेवढे खंबीर पाहिजे नाही का असं आहे खचून खचला नाही पाहिजे
नाही आणि कुठलाही म्हणजे नुकसान आले तरी आपल्याला त्याला सामोरं गेलंच पाहिजे व्यवसाय म्हटला की थोडफार नुकसान हे सहन करावच लागणार
हो व्यवसाय म्हटलं की नुकसान सहन तर करावंच लागणार आहे. त्याच्यात तेवढा नफा पण भविष्यात मिळणार अस
हो, हो भरपूर व्यवसायामुळे बघा अ केवळ स्वतःचाच आर्थिक विकास होत नाही तर आपण इतर म्हणजे रोजगारी जे मजूर अस त्यांनाही रोजगाराचे संधी उपलब्ध
हो हो हा आपला एक छोटा उद्योग किंवा मोठा उद्योग यातून बरेच लोकांना त्याच्यातून मजुरी मिळते. लोक कामाला आपल्या येऊ शकता आपण आपल्या सोबत आपण दुसऱ्या दोन जणांचे पण घर चालवू शकतो तसं पण ना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कुठलाही उद्योग करताना आपलं जे काही वस्तू आहे त्याची क्वालिटी पाहिजे तो चांगल्या प्रकारचा पाहिजे माल आणि त्यानंतर आपण आपलं जे दुकान असेल आपण काही करू सादरन त्या वरती जरी आपण गाडा लावला किंवा काही त्या ठिकाणी स्वच्छता पाहिजे हेल्दी पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं हेल्दी पाहिजे हेल्दी आणि स्वच्छता असलं की लोक पण भरपूर आपल्याकडे येतात गिरायक आपल्याकडे भरपूर येत
हो त्याचबरोबर मग बोलण्याची त्यांची म्हणजे अ मालाच्या कॉलेटीत की सारखीच त्यांची बोलण्याची आणि आता भावाने म्हणजे प्रत्येकाची वागण्याची क्षमता ही कच पाहिजे तर मग एक गी एक गिराइक चार गिराइक घेऊन येतो ना
हो जर आपण समोरच्या व्यक्तीशी प्रेमाने बोललो तर एक गिरेक खरंच चार गिरेक घेऊन येत आणि जर आपण ते त्याच्याशी असं तुच्छ भावने बोलत तर त्याला वाटल की हा माणूस खडूस आहे. याच्याकडे आपलं कितीही प्रॉडक्ट चांगलं असलं तरी ती व्यक्ती आपल्याकडे येणार नाही.
नाही हो तेच आणि आत्ताच्या काळात बघ व्यवसायाची व्यवसाय करण्याचे म्हणजे खूप सोपे सोपे प्रकार कार आहेत आपण किराणा दुकान टाकू शकतो कपड्याच टाकू शकतो. कपड्यामध्ये बघा भरपूर प्रकारचे असतात म्हणजे जेन्स लेडीज वेगवेगळ्या साड्या असतात शेती उत्पादनाच्या आपण हा व्यवसाय करू शकतो.
अस आपण कुठेही रस्त्यावरती साधं चहाचं दुकान म्हणजे टी स्टॉल लावू शकतो पाणीपुरी व पुशकतो आपण आता सध्या काही इकडे बघितलं तर काही लेडीज इडली वगैरे घरून बनवुन आनतात आ असा छोटासा स्टॉल लावतात त्या मेंदूवडा वैगेरे हा म्हणजे हे सुद्धा ते तिथे विकतात दिवस दिवस घर बसतात ते पण त्यांचा एक तो उद्योग झाला दुसऱ्याच्या हाताखाली काम करून आता सध्या प्रायवहेटमध्ये किती बारा पंधरा वीस हजार पेमेंट मिळत त्यापेक्षा आपण आपल्या स्वतःच्या उद्योगात आपण तेवढ राबल्यानंतर आपल्याला तेवढा पैसा मिळतो ना आणि हा आणि जॉब म्हटलं तर आपल्याला तिथे बोलणे खाणच आहे त्यांच टार्गेट कम्प्लीट करायचंच आहे
हो आणि नेहमी त्यांच्यावर अवलंबून राहावं लागतं आपल्याला पेमेंट आपल्याला कधी कधी महिना होऊन जातो तरी पेमेंट देत नाही ते
हो परतही सॅलरीची वाट बघायची आपल्याला आणि कसं असतं आणि म आपलं पूर्ण महिन्याचा खर्च हा महिन्याच्या एंडिंगलाच आपण करतो जपून करतो
वाटल आपल्याला हा समजा आपल्याला जर वीस हजार असेल तर आपण तेवढ पूर्ण घरात खर्च विस हजारामधेच कण्याचा प्रयत्न करतो आपल्या एखाद्या गोष्टीची तसअसेल तर ती करत नाही पण उद्योग म्हटल तर आप त्याला जास्त पैसा आला तर आपण खर्च पण तेवढ्या प्रमाणात करणार
बरोबर आहे आपल्या वैयक्तिक गरजा ही त्यातून पूर्ण हो होतात ना
कधी कधी जॉबमुळे आपण वैयक्तिक गरजांना पण आळा घालतो म्हणजे की नको
हो बरोबर म्हणजे आपले खूप इ इच्छा असूनही आपण ती गोष्ट करू शकत नाही.
हो
आणि आजच्या डिजिटल युगात बघा ऑनलाईन ला म्हणजे ऑनलाईन व्यवसाय जे चालतात त्याला खूप मोठे महत्त्व आहे सोशल मीडियाच्या म मदतीने इंटरनेटच्या माध्यमातून म्हणजे उत्पादने देशभर आणि जगभर आपण म्हणजे घरगुती व्यवसाय करून विकू शकतो ना
हो अ म्हणजे आता काही लोकांना मी तेच बोलल धावपळीच्या जगामध्ये काही लोक लोकांना दुकानात जाऊन तो माल घें शक्य नसतं मग ते मोबाईलवरती ऑर्डर करता
हा ती वस्तू मग तुम्ही ऑनलाईनही बिझनेस करू शकता कुठल्याही प्रकारचा
हो घर बसल्या आपण मसाले पाप कॉडलूंगची केक मेनबत्त्या असे अनेक प्रकारचे अशे म्हणजे पदार्थ वेगगळे बून असे ऑनलाईन विकू टिकतो आणि त्यातून चांगला मोठा ही नफा मिळतो
हो सौंदर्य प्रोडक्ट आहे ज्याच्यामध्ये आता नवीन नवीन क्रीम बनवल्या जात आ हा केस गळतीवरती तेल बनवल जात शॅम्पू बनवल्या जाता मेहंदी बनवली जाते यांना तर मार्केटमध्ये खूपच अ मागणी आहे केस गतीवरती सध्या तरी लेडीज ही ब्युटी प्रॉडक्ट कडे जास्त जाते असतील
व्यवसाय सुरु करण्यासाठी भांड भांडवल आपल्याला लागत ते हे खूप म्हणजे अ आहे एक गोष्ट ठरावी पण मग तो त्याचाही योग्य मोबदलाही चांगल्या प्रमाणात मिळतो आपल्याला बघा योग्य नियोजन केल आपण भांडवल लावून तर मेहनत प्रामाणिकपणा त्यातही तो भाग खूप महत्त्वाचा असतो
हो व्यवसायात फक्त पैसा आणि मनाची तयारी ही या दोन गोष्टी पाहिजे
हा त्यानंतर जर ग्राहक कोणचा जर आपण विश्वास जिंकला तर प्रत्येक व्यवसायाचे मोठे यश आहे
हो ते तर आहे आता जे जे काही मोठे लोक आहेत ज्यांचे मोठे व्यवसाय झालेले आहेत त्यांची पण काहीतरी त्यांचा इतिहास असेलच ना त्यांनी छोट्यापासून मोठ्यांपर्यंत सुरुवात ते काय अचानकच त्यांनी मोठे नसतील केले
ह
त्यामागे त्यांचे भरपूर कष्ट असतील तसच आप पण मी आज सुरुवात केली तर कुठेतरी आपल्या मुलांना उद्या त्याचीसुद्धा गरज पडू शकते
आजी यायच्या जगामध्ये उद्या चालून यायच जग होईल तर ते व्यवसायाची गरज पडणार आहे कारण माण ते कपडा तर काही तयार करू म्हणजे विकू तर नाही शकत ना हे आहे बरोबर आहे की नाही खायच्या वस्तू बनवायच्या या सगळ्या गोष्टींची भविष्यात गरज पडणारच आहे आणि आज आपण कुठतरी आपल्या मुलांसाठ ती उद्योगाची सुरुवात करून ठेवली तर ती भविष्यात कधीचे त्यांना तेच चांगला फायदा होईल.
हम्म बरोबर.
आणि आजच्या डिजिटल युगात कसं झालं आहे बघा ऑनलाईन विक्री म्हणजे ते कपडे वगैरे ते खरेदी कर त त्यापेक्षा त्यांनी जर. आपल्या गावातून आपल्याच माणसाच्या दुकानातून जर कपडे खरेदी केले तर म्हणजे त्यांचा ही अ उत्साह वाढतो आणि त्यांच्याही म्हणजे व्यवसायाला हातभार लावून ते अजून नवीन व्यवसाय चालू करू शकतील
हो
त्यांना पण आपण मदत केली पाहिजे थोडीफार
हो हो
शेवटी काय आहे हो चालेल धन्यवाद
हो हो हो झाली भो आता नाही कर